बस.
काय नाय, मुलगा झोपला बघा.
मग तु अस रेग्युलरला पण फॅशनचे ब्लाउज शिवत नाही, साधेच शिव. दस.
हा साधेच, फक्त ते मागचे गळे तेवढं डिझाईन्स असत. त्यात. साधेच मग, भारी हा, लई डिझाईनच्या नाही. लग्नातल्या तेवढ्या आहेत डिझाईनच्या, नंतर काय नाही कधी केल्या. आणि जास्त मी शिवतच नाही, आता फक्त. शाळेला लागल्यापसन स्मुथ शिवाय लागलोय.
काय,
ब्लाऊ म्हणजे, घरात कसं गाऊनच घालतो ना, लगे राहिलं. लग्न झाल्या-झाल्या, मग ते ड्रेस पण जास्त घेतले ना. हा वापरलंच नाही, आता मी शाळेला लावल्यापसनच मग साडी.
हा हा, काय शिलाई आहे तुमच्याकडं?
आमच्याकडे ना, मी आता साधं पूर्ण साधं ब्लाऊज असते ना ते शिवलेय त्याला एकशे सत्तर आहे, पूर्ण साधं क कटोरी नाही, एकशे सत्तर लांब बाह्याच शिवलय, हा फुल टक्स. मग, कटोरी दोनशे!
जबरदस,
हम्म, ते शिवलेय मला कटोरी बसत नाही व्यवस्थित.
हो-का.
हा अ!
त्याला किती घेतलं, बिना-अस्तर ज.
नाही अस्तरच, एकशे सत्तर! आमच्या इथं कटोरी दीडशे हाय. तर काय ते.
अस्तरच केप ज, देऊन का त्यांचं सगळं घालून एकशे सत्तर! म्हटलं.
त्यांच-त्यांच सगळं त्यांच. ते मी तिथं जमखंडीत शिवल होत. आणि हिथ. हिथे एक दीडशे रुपये! इथं कटोरीला दीडशे अस्तरच्या. आणि साध्या ह्याला काहीतर सत्तर आहे. सत्तर का साठ आहे.
हं हं गाव बदलीच रेट आणि जरा जास्त होत्यात.
बर वाटत हा हा. हे आमचं गाव आलं तिकड आम मा मामाातच गाव तालुका आहे ना मोठा त्यामुळ
हा हा हा
च्या इथं कसंय?
मी घेतोय की कटोरीच एक मी पण दीडशेच घेतोय, साधा ब्लाऊज शंभर रुपये घेतोय.
हा हा हा.
प्रिन्सेसच तेवढ जास्त दर आहे बघ साडेतीनश शे रुपये प्रिनसेसला आणि बोटनेकच चारशे रुपये
होय? अ मी लग्न झाल्यावर शिवल होतं प्रिन्सेसचं दोन तीन तेव्हा दोनशे रुपये रेट होता. मग ते प्रिनसेस आणि ते एकामध्ये चालं कि ते साध फोर्ट. टक्स आणि प्रिन्सेस त्यात काही आहे.
जर वेगळं असतंय की गं जरा स्पोट आपलं जर असं टोक होतय
हा
कटोरीच कटोरीच्या जागी आणि प्रिन्सेसला पूर्णच प्लेन होतय ग. फो फोर टक्स व्यवस्थित शिवल क नई व्यवस्थित आपली म्हणजे कटोरी सारखा शेप येतय ब्लाउजला
हा तसच झालंय आता फक्त मला जरा अ म्हणजे सैल झालंय. तेवढंच मग आता घरात हा फिटिंग करून घ्यायचं आता खरं मला ते जास्त फिटिंग नाही आ
हा होयच की जास्त फिटींग बांधून घातल्यावर होतंय जीव कुसव
हा हा तस हुतय
गाऊन लाजून सय असणाऱ्या माणसाला ब्लाऊज जास्त फिट सोसतच नाही.
नाही होय तसच झालंय की
रोबर हाय का नई सांग
हा बरोबर आहे
आणि कटोरी च कस माहिती हात काय सगळ्यांना असं तवा असं होत नाही. प्रिन्सेस कस खपून जात, फोर्टक् पण ख होऊन जातय पण कटोरीच नाही होत अस
हा आता आमच्या नंदाचं लगिन होतं तिनं सगळं प्रिन्सेस ठेवलं होतं ब्लाउज
होय आता पोरी सगळं प्रिन्सेस शिवतात आणि ज्या फोर टक्स थ्री टक्स. टू टक्स पण असतय. एकदमच साध.
हा हा
तसं शिवतात कटोरी शिवत शिवणच झाल्यात.
आता ती फॅशन गेली आता ती हाय नी.
तुरी गेली ते साडीत बरोबर दिसत
गली आता दिसत नाही होय होय
टोकल्यासारखं ते बरोबर जाताची पुरी ना चांगलं वाटत नाही ग ते. नाही बरोबरच आहे सोडं त्यांचं ते कसतच असतें आपण मी पण आधी घालत होतो पण आता जस जसं मी शिवालो नाही दोन वर्ष कस झालं मी समयसग प्रनस शू
हा हा
आपला आपला असल्यावर आपण कसं पण शिवू शकतोय नाई
ते तर आहेच सोड. पाहिजेल तसं डिझाईन बघायचं फोनवर आणि शिवायचं.
शिवायचं आमची मामी पण काकींची आमची भाऊजयं तेनी पण मोबाईलवर बघूनच असं डिझाईन तेन शिकल्यात.
हा. अग आपला बेसिक कोर्स झाला ना परफेक्ट डिझाईन बघून समज च लगेच.
समजत्यात. हा हा मी पण दहावी झाल्यावर गेलतो एक चार दिवस
हा
-तर ती बाई काहीतरी सुट्टीवर होती. नंतर म्हटली मी गेलोच नाही परत मग ते परत मनात विचारायला बसून बसून कंबरतेन जाते असं तस
अगं आपली तर हौस होत्या की
ह नाही शिकलो नाही मग सुट्टीला गेलो नं- -तर दहावीचा निकाल लागला. मार्क जास्त पडले मग सायन्स घेतलं हे चालू.
हा व्हयं असं वळण घेईल तिकडं गेल काय?
हा
करायचं होतं पण राहून गेलं.
गेलं हा आता पण
बाहेरचं राहूदे आपली आपली हौस झाली तर पण बास झालं. बाहेर किती शिलाई झाल्या द्यायचं होत पण नाही.
होय आमच्या आत्ती तेच म्हणते की तुझं तू शिक तुझं तुझ शिवलीस तरी ऐक नाही आमच्या आत्ती म्हणजे साधं शिवते आत्ती त्यांच त्याचं
होयं
होयं शिवत्यात.
मग घरात मशीन असेल की तुझ्यापाशी
हाय की मशीन हाय की.
मग शिक शिक की दररोज एक तासभर शिकायला गेलीस की दोन किंवा तीन महिन्यात होऊन जात. मी किती महिन्यात घरी गेली सर?
जात. हा! हा! खरं, शिवन क्लास पण बाहेरचा लावायला पाहिजे ना.
होय, होय! तेच की दररोज एक तासभर शिकायला गेलीस तर चालतंय.
हा, आता नाही आता शाळा चालू झाली, तर दुपारची टाइमच मिळत नाही. साडे नऊ ला जायचं तीन ला यायचं. येऊन जरा झोपून घेतलं तिकड करोस तर आणि संध्याकाळचा टाईम होतोय. दिवस आस रविवार आला की किती भारी वाटतंय?
ते सर्विस करतच नाही त्याच्यामुळे होत ते.
त्यामुळं हा तस नको नको वाटतंय. म्हणून आल्यासा तर राहा म्हणाल्यात. सगळे जण आता शाळाच्या घरी परत कुठे यायचं होते?
होयच की या आणि लांब पण आहे मला.
मनला तेन हा. लां
म तेच की, सारखं मधे जाणं येणंपण होत नाय.
होत नाही. नाही या शाळेच्या हेनं मी येतच नव्हतो. कधी अ दिवाळीला आलं की, परत उन्हाळ्याच्या सुट्टीला असंच येत होतो. आणि फक्त आत आताच मधी आलतो तेव्हा म्हणजे दिवाळी झाल्यावर एक मैत्रिणीचं लग्न होतं, तेव्हा एकदा हेनी आणून सोडलं. लग्नाला आलो तवा पण एक दोन तीन दिवस राहिलो, डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये लगेच आमचं काका पडले म्हणून त्यांना बघा य आलतो, तेव्हा एक दोन दिवस राहिलो आणि गेलो. मग त्यावर डायरेक्ट सुट्टीला आल तुम्ही मध्ये
बर.
जून चालू हाय, आता नाय एक पंधराच दिवस म्हणजे मागच्या मे महिन्यातच आलतो, चारपाच दिवस येऊन राहिलो होतो.
आ हा हा.
तवर आणि आता आलो.
हम्म हम्म, मग काकींची ओटी भरलीस का नाहीस?
अ म्हणजे मी साडी घीऊन दिल्या, तेनी म्हणत्यात मला पसंत नाय. म आज संध्याकाळी जाऊन आणायची दुसरी.
बदलायची हाय व्हय?
बदलायची म्हणजे काकी म्हणत्या, ती तुला घे जा. छान आहे ती साडी. असं कॉपी कलरमध्ये आहे, मस्तच आहे. तेव्हा म्हणल्या होत्या छान आहे नंतर आता म्हणल्या की, काल आल्या. आज सकाळीच म्हणली की, ती मला कॉपी कलर वाटते, नको मला काही ती साडी. मी म्हणलं राहू दे मग, तुम्हाला दुसरी आणूया म्हटलं.
हा हा हा.
नेसणार नाहीत म्हणल्यावर काय करायचं? तु ने जा म्हणली, ते ब्लाऊज शिवून जाताना आणि मग दुसरी आणूया. जाऊया म्हटलं. मग आत्तीला तेवढी घेतली साडी. डोला सिल्क ती बाराशेची आहे. आत्तीलापण आमच्या मुलगी नाही ना. अं. त्यांना घेतली मग.
असूदे घे. आमच्यापण दोघी नंदा नंदा आल्या हु त्या, सासूबाईंची ओटी भरायला.
हा हा
आता काय सासरं नाही त्यामुळे त्यांच्या हातातच दिलीत ग
हा हा पैसे होय.
साडी चुलत नंदा आहेत. सख्खी नाहीय.
नाही व्हय.
हम्म मग ते येत्यात. त्यापेक्षा चांगलं आहे सोड
हा हा
बोलवतात करतात कार्यक्रम असलं.
आपण जपलं ना बाहेरची पण जपत्यात आप आपणच मोठ मन दाखवायला लागते पहिला
होयच की
क
परवाच येऊन गेल्या.
हम्म हम कोण पण येऊ दे असं घर किती भरलं भरल्यागत वाटतंय.
होयच की. आणि गेलीत की मग तेवढा वेळ आणि थोडा वेळ कस.
वाटते हा आता आमचे काकी तसच की एक दिवस ये जात येवूस नको म्हणतात तो आता कालच आलतो. मग काल तस शमृतला यावर फोन केलता. बोलाल तिथ लयुशवर बोललीत. एक पंधरा वसनिट बोल्यावर म्हणली. तर काय करणार आहे. मी म्हटलं आता आता राहणारे आचारात आणि उद्या जाणार आहे मग येऊ नको तो आताच्या इकड ली तनक आजो म्हणलीित मग आता ते तांदूळ ते उडदाची डाळ घरची आहे नाही. तर त्यांच्या आईने दिल्या आता मजरा डोसे त्याला तनी भिजत घालायचं म्हणलं.
हा हा.
हम् पाणीपुरी पिल्या सकाळी लगेच म्हणाल त आई पाणीपुरी कर
बर.
अ काकी म्हणली संध्याकाळी करूया मग
हा हा हा ह संध्याकाळी घरा निवांत
हा
काका तुमच भै आता आलेत की
हा तसं काय ना कधी ख वाटलं की लगेच करतात अ कोण काकी आहे
हा
तिने स्टोरेज लात कामाला मनुकेच स्टोरेज असल ना
होय कामाला गेल्यावर
कामावर असतात हा दहा ला झाल्यावर सहा ला येत बरोबर
हा